तो लगावतो क्ंजर जाताच्या त लगावतो. मिच फिरते ह नि बी. बोल कि.
नाला सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
हम्
कोणत्या?
ऑप्शन. नाला सरोवर.
हम्म
अभयारण्य.
मध्य प्रदेश.
गुजरात. यू पी. आणि यापैकी कोनच नाही.
गुजरात.
हमम बरोबर हाय.
नाला सरोवर अभयारण्य ना.
हूं पक्षी अबरन.
कोण कोणती?
हूं.
कोकणातील घाटांची रचना.
त्यातलच वाचायल्यास काय तू?
कशाच त्यातल
क्लेचर
हॅलो
बोल की,
र रचना उत्तरेकडून दक्षिण कडे वरा
उत्तरेकडून दक्षिणेकडे
थळ थळ, कुंभारली, होंडा, आंबोली
आंबां आंबोली आंबोलीला असलाय ते होंडा दोन नंबर ला येतोय काय? नंबरला येतोय.
थळ, कुंबार्ली, फोंडा, अंबोली
का मंदि
महाराष्ट्रातील एकमेव मो त्यांचे अभयारण्य कुठ आहे.
मला माहिती हे
कुठ
नांदूर
नाही ना ना नायगावं नवे गाव ग
नाही नाही नवेगाव नाही नायगाव आहे.
केली नायगाव लिहिलय
हम्म नायगाव हाय ते
ये सुमे जरा सांग की
नायगाव येथे नायगाव कुठल्या ह्याज्याताय.
काय
कुठल्या ह्यज्यातय नायगाव.
कुठल्या? कुठल्या?
मग कुठल्या विभागातय?
तुला मला
नवेगाव यात ऑप्शनच नाही, नायगाव एक काय आहे. नायगाव मुंबईलाय.
त मुलींची पोलिस भरती
हं
बोल की.
काय? किती मिनट झाली. सवा दोन मिनिट थांबतीले. पाच अठ्ठावीस, पाचवा कॉल येणारय? बोल की आनी. हम्म बोल की. समजत त्यामध्ये.
दोन.
हॅलो.
बर गं
होर की नाही तर बोल.
महाराष्ट्रातील उंच शिखर कसा मी असतो. हम्म.
कोण सांगणार. कसा म असतोय.
क क वर्ण कळसुबाई सा वर्ण साल्हेर मी वर्ण महाबेश्वर ह वर्ण हरिश्चंद्रगड स वर्ण सप्त शृंगी आणि तो वर्ण तोरणा. पळसुबाई कुठं आहे? अहमदनगर मध्ये सोळाशे सेहेचाळीस मीटर हम. साल्हेर पंधराशे सदुसष्ट मीटर नाशिक मध्ये. मी महाबळेश्वर, सातारा मध्ये चौदाशे अडतीस अजून एक मध कुठलं तर आलत ग पंधराशेच. हरिश्चंद्र चौदाशे चोवीस. हरिशचंद्र आणि कळसुबाई अहमदनगरमध्येच हाईत. आणि सप्तश्रृंगी चौदाशे सोळा नाशिक मध्ये हाय. साल्हेर आणि सप्तशृंगी नाशिक मध्ये आणि तोरणा पुण्यात हाय चौदाशे चार मीटर सह्याद्री तील उंच शिकरे. हां कसा मी हसतो कळसुबाई, साल्लेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, तोरणा. सोळाशे सेचाळीस पंधराशे सत्तेचाळीस पंधराशे सदुसष्ट. सदश अडतीस चदाशस चोव - - सदश चोवीस सद चार अके चार चार इं चौक सोळा चार सक्क चोवीस अडतीस सदुसष्ट सेहेचाळीस.
कायं
कळसुबाई अहमदनगरमध्ये साल्लेर नाशिकमध्ये हाय महाबळेश्वर साताऱ्यात आहे हरिश्चंद्रगड अहमदनगरमध्ये सप्तशृंगी. नाशिकमध्ये तोरणा पुण्यात हाय झालंब दहा मिनट तू करणार हाइस.
ते हंम् को तू बोलायच बाई मला वैंताग आलायंब